हा बोल.
मयुरी केलती होय फोन.
व्हय, ती बी करालीया तिला म्हटलं थांब जरा, अपडेटला आलय, म्हणून सांगितलो तिला आता
आज झालंय वय. अगं मी पण महिला फोन करायचं म्हटलं का आणि त्यांचा आजोबा वाारलात ग मम्मीच पप्पा वारल्यात, म्हणताात मग कसं करायचं. अ बरं नव्हतं ग वै झालत.
हा हा.
मग कसं करू ग मी म्हणताना काय केलं नाही, तिला
हा चहा पिलीस काय आता पिणार बघ.
हा हा बरी आहेस काय.
हाय की बरी तू.
हाय बाई ऍडमिशनचं ग सत्रे कुठे कुठे काय काय घेणार आहे.
बघायचा आज अजून चौकशी करायला गेलो नाही ग.
हा हा. तुला गेलत डी के टी ला घरातली काय लय लांब नको म्हणाल्यात बाई
हा हा हा ह काय काय सांगित.
हे एमबीएच एमसीएच काही भेटत नाही सोड स्कोर कमी आहे.
हा माग.
एमबीए ला बघायचं मग डीकेटीलाच.
याला मॅनेजमेंट बोलतातना.
ए नाहीय बाई.
मण
ते का आपला घास नभई
आ मला हे
ज्यो म्हण होतंय म्हणलंय बघ झालं तर करायस नाही बाई.
हो होय.
मॅनेजमेंट हो का खोटा का परवडायचं मी
हो हो किती सांगलं तरी पण.
कशाला मॅनेजमेंटला ते ते सांगत नाही सुत रे तिने तसं
हो होय ते पण आहेस हो.
हम् नाही तुझं मग तुला हाय की चांगलच.
होय बघायचं म बघायचं ग अजून चौकशाला गेलो नाही मी.
हा हा.
पुढच्या आठवड्यापासून चालू होणार आहे न्हव
तू काय लय लोड घेऊ नकोस तुझं काय होतंय. तू कुठं जवळ काय लांब घेणार आहेस.
इथच कि बाईजवळ लांब कुठं काय.
हम्म हम्म.
सगळे गेलताव वाटतं.
हि आमचा ग्रुप गेलता सगळा
हम्म.
मस्त फिरायचं होतं म्हणून गेलतो. चौकशी पण करायचंण गेलत, निदान काय पाहिजे ग निदान होतय काही नाही.
होय विचारून आल्याशिवाय कळत नाही काय.
हम् मग तुडिकटलाच काय
होय होय.
बर बर. तुझं झालं ना किती रुपये आणतो तुला सगळं मिळून
कितें आल्यात भाई पहिला ते तीनशे तरी आलेत बघ लय जास्त काय आले नाहीत तेवढच आलेत.
हा. हा. इफेक्टिव्ह कॉल नव्हतं ग. तुझं म्हणताना आलं नाही.
होय-होय.
ते मागचं बरं होतं बाई. तेवढंच हे करायचं आपल्यापुरतं.
होय.
हम्म त्या हिला किती. सदलगीला किती नऊशे साठ रुपये आल्यात.
एकटाक केली असेल.
म्हणजे.
अस दहा मिनिटाला. दहा मिनिटाला. केली असेल ग बरोबर. सगळ्यांना कॉल हम्म..
मग तू जरा-जरा. वढून-आणून ठेवत होतीस व्हय.
होय-होय तसच केलंय बाई
मग तुला एम. सीए कराच का एम. बीए.
एमबीए म्हणालोय बाई. एमसीए तिथं काय बरोबर. बर नाही ग काय आत्ताच कुठं चालू झालंय. दिलीत तर प्लेसमेंट बर नाही-नाही तर अस हाय.
तिथं नवीनच व्हय नवीनच हाय ग ते. आपलीच की दुसरी बॅच.
होय-होय.
हाय सोड घाट मॅडम आपली तिथ.
घाट मॅडम काय. सगळे चांगलं सांगतात. ग पहिला-पहिला.
हम्म अभिनंदन सर. आणि घाट मॅडम आपलीच आहेत दोन तिथं. आणि काय मग निवांत. माझं होय. पण अकरा झाल्यात अकरा.
आता अकरा झाल्यात.
मागाय ग.. अग सोडलेले पण मी.
केली असतीस बरं झालं असतं आता पर्यंत?
हम सोडलेलो म ते पैसे येताना म आणि चालू कराव म्हणलं? तेवढं चालत्याल मला काय माहिती पैसेही आलत्यात?
होय होय मला पण वाटत नव्हतं, अगं पैसे येतील का नाहीत हेच म्हणून?
म हा हा तुझं एक बॅलेन्स बी होत नाही की गं.
होय.
नाय हुतय हुतय तीनशे रुपयं आलेत.
होय होतीत.
काय? साडेतीनशे रुपये बॅलन्स झालाय वाटत गं आता?
होय.
काय माहिती बाई?
म काय आणि निवांत?
हम्म! खाणेपिणे झोपणे एवढेच चालूयं बघा आता.
आता कॉलेज चालू होस पातूर तेच.
चालू होईपर्यंत तोवर
हम.
कोण घेणारये?
काय माहित नाही बाई! आमचं आमचंच तेवढं माहित असतयं बाई आम्हाला. बाकीज्याच काय विचार नाही.
होय तेच की, काय करायचंय बाई? ते बघ ते काय कार्याअँपच फोन आहेत म्ह आता काय बोलायचं बाई? म्हणताना कॉलेजच कुठं घेणार आहेस? एवढंच की उगचं ते कार्य अँप मुळ
शनिवारी गेलता व्हय?
व्हय.. शनिवार नाही ग? सोमवारी गेलतो बघ.
ते काय.. होत की तिथ?
ये. नाही. नाही. नाही. मी रालवाडा बोलते. तेव्हा नव्हतं बाई? गेलो नाही आम्ही.. कुठे जातीस त्या गर्दीत?
हो.. होय.
का.. काई येल नव्हत?
होम थेटर
अग.. तिची मम्मी पण छान करती ग ती
छान केल. सगळे जण म्हणाला आग. व्हिडिओ छान झालाय म्हणून.
होय..
तेच.. पहिल्यांदा केलय तेवढ्या मोठ्याने बाई आम्ही.
होय...
चला ती दिवाळी घ्या तुमच्या घरात म्हणून.
चांगलं गेलत. मी दाखवलू. बाई माझ्या मैत्रि ह्म्म.. आमच्या मम्मीच मागच्या वर्षी मागच्या अधिक मास ला केलत.
हा.. हा.
ह्या वर्षी केलत का? व्हीडिओ बिडीओ काय केल नव्हत ग?
य..
कस झालत? आमच्या मम्मी च्या आत्या पण हायत ग.. त्यांना सांग कळू द्यायच नव्हतं नयी?
हा. हा.. हा..
आणि आमच्या म्हणजे.. अस नवीन नवीन दोन मावश्या म्हणजे.. अस.. त्या म्हातार्‍या झाल्यात. केलत
होय.. होय.
मग त्या भांट्यात की म्हणताना मग केलं कर सांगितलं नाही कुणाला
हम्म हो सोरत्या सोरत एवढेच केल्यावर
भई क नाही बघतानाच कसलं भारी वाटत आपलं का होणार असं वाटतंय मला ते व्हिडिओ बघून हायवे कुता खालीशवर
चांगलं झालंय चांगलं झालंय म्हणून ते रीलल्स रीलल्स बघितलं त्यानसारख केलेी सगळं मी केल्या ती तयारी ती
हा हा सांगेल कस कि
अाछ चालते किती मिनिटं झाले ग
काय ते
किती मिनिटं झाले कॉलचे म्हणलं हम्म काय म्हणाल ते डिकेटीला
आता काय आपण सगळच तिकेटीला घेते वाढत बाई तू मी आांजी वििषि हाय म हाय
मयरी हाय
मयरीे हाय
तेवढंच आहे का आपलं आपलं
होय
हम्म
ही कुठ ज
म स करणार आहे मनवती हो तिला सांगे की नाही बला गे चौकशी मरीड क मला होय
हा
तेच म्हणलं असं नाही ते वा असं गरजेला पडतत म्हणलं
आ सुधी गेता
ह
तुम्ही आणि पाठ लावून. तुम्ही आणि पाठ लावून गेलासां तर काय करायचं.
हो. हो.
आता असच बाई सगळ्यांचं.
होय त्या जवळ असतोय तोपर्यंत. चांगलं-चांगलं अस ते ग लांब गेल्यावर जरा. मग काय विबोते काय करणार हाय.
ती कोठ काय सिट दिल्या.
ते.... तिज एक भारी हाय बघ.
बघ शेती शेवट पर्यंत दिली नाही बग. खरं तिन. नाही तर नाही बघ.
हम्म.
असं पाहिजे बघ सुप्रे ठाम राहायला पाहिजे. आपल्या मतावर आपण.
ह
आम्ही काय हा. हा चला. वारं फिरल तस फिरतय आमचं. आम्ही तर एकावेळीस दोन दिलोय मी.
त्याला कुठतर लागू दे म्हणून.
व्हयं. इकडं नाही तिकड तर का तिकडं नाही इकड तर एक तर बसलच की. तरी सुप्रे तुला स्को स्कोर चांगला आहे की.
होय हाय सोड मला एम सी ए ला कमी आहेत बाई.
कमी येत होय.
हम.
आगं ते हिला किती नाइनटी नाइटी नाईन हायत. बाई त्या ही ग सृष्टी फरतारे गं.
होय होय, तिला ती आपल्यापेक्षा ही हाय की गं.
पडलेत की तिला.
हम. ती मार्कावर ना त्यांचं वेगळंच असत्यात ब तेनी काय वेगळचं काढतेत.
हे ते काय अस असं पण नाही, की तुला जास्त मार्क पडलेत माझ्यापेक्षा तुला. अ स्कोर चांगला हाय अस पण होऊ शकतयं, मला मार्क कमी हायत तुझ्यापेक्षा.
चांगलाय होय तसं काय वेगळंच करतेत तिनी म्हण.
ते काय बॅचवर कुणाला जास्त पडत्यात कुणाला पेपर सोपा गेलायं अवघड गेलाय.
सोपा गेलाय त्यांना कमी पडत्यात, आणि अवघड गेलाय त्यांना जास्त पडतेत असं. होतेय ती.
हम किरा लई ती लई पेपर अघड पेपर गेलती वाटतं गं.
ह ह.
आम्ही सध्या परत गेलतो वाटत.
हम चालतयं आमच्या घरातला फोन यालाय गं ठेवू काय?
हा ठेव ठेव.
हा.